हॅलो!
बोल की -
आवाज येतोय काय?
हा येतोय.. तुला येतो का आवाज माझा?
हा हा.. काय चहा पिलीस काय? हा नाश्ता.. आताय जेवत्यात? चहा पिलाय..
होय.. हा लय बारका झाला
होये.. एवढ्या वेळानं का? भूक लागली?
हो नाही नाही.. नेलेला थोडासा डब्बा राहिला होता ग दुपारी म आता जरा भूक लागल्यासारखी झाल्या आता खाणार..
वातावरण झालेय.. पावसाच.. भूक लागते सारखे
होय..
हम् पाऊस आमच्या इकड आहे कि ओ.. आज आहे तरी काल कमी होता.. आज तर सारखं सरवट आहे.. बारीक आहे
हम्म.
मधे किती लागला... बाई पाऊस.. या चार दिवसात लागणार आहे.. म्हणाल्यात पाऊस..
आज होय सकाळी मेसेज आलाय की, मोबाईलला सगळ्यांच्या तुम्ही सातारा ईकड अ अतिवृष्टी म्हणून सांगितल्या ग मेसेज येते की फोन ला
होय.. इथपण सांगायलात बातमीला तेन ऐकालोय नाही पूर येणार असं म्हणतात.. सतर्क राहावं..
हो.
बघूया आता आणि.. आणि काय मग?
काय नाय.
तुमच्या इथे मधी पाऊस, आ
आजही आला नाही घरी
आवराया लागलेस व्हय, केलतीस सकाळी स्वयपाक?
मटकी केली होती.
होय, ह मटकी काय घरी तयार करतायसा का? आनताय विकत?
नाही नाही विकतच अंनतया, म्हणजे असते्या पण जर विसरलो वगैरे
हा, मग कितीला मिळते ती विकत किती रुपयची?
वीस रुपयाेची आणायची दोघांना बास होते.
हा वीस रुपयेची ह, तुम्ही काय दोघे म्हटल्यावर बास होते.
होय ओलीच असते.
तुम्ही काय म्हणजे सार करत नसतीलला? सुकी भाजीच करत असतीलला?
सुकीच की व्हय डब्याला घेऊन जायचं म्हटल्यावर सुकीच करते. जर घरी
हा
सकाळच्या जेवणाला वगैरे तरच तेवढं सार असत. ते पण कधी तर दोघांना पण नाही आवडत सार.
आवडत नाही हा, मग नॉन व्हेज कधी खाताय का नाही?
खाते करते नॉनव्हेज, रविवारी वगैरे करतेय सुट्टीच्या दिवशी.
हा, काय बनवतयसा मग त्या वेळेला?
चिकन- चिकणी बिर्याणी करतोय कधी सुका असते. ह
काय बनवताय स मग?
बिर्याणी करतोय ग.
करताय व्हय? हा.
हो सरी
हम्म, कशी करतेस?
दम बिर्याणी आपण असं नाही का भातच एक लीअर आणि आपण सुकत गेलेलं असते. चिकनच त्याचा एक लेयर असा, तसं करतय.
म्हणजे थराची केल्यासारखं करतेस का?
हा तस.
हा हा, हम्म परत साधी पण आपली चांगली होत्या बघ. गरम मसाला तेल घा
ती करायला लागली की ती तशीच करण्याच साधी, मी करायला लागल की मी तशी करतोय. एकदा तशी करतोय एकदा साधे करतोय असं करतोय. कधीतरी मग फक्त सुक, भाकरी, अस.
करतायसा व्हय. हा, असं वेग -वेगळं करायचं म्हणजे आपल्याला पण चेंज वाढते, हा सारखं एक एक ते मटकी मटकी खाऊ वाटत नाही सारखं.
होय.
हम
कधी तर आनतोय सोवर बाकीच्या पण असतात की भाज्या वांग असते बटाटो, मेथीची भाजी कांद्याची पातं असत्यां नाहीं नं की लंय महां गंच की
माहांग आहे
आपल्या तरं बघं मीस पंचवीस लां जरं पेंडी असली तरं इकडं एक पिंड तीस लां पस्तीस लां असते
हां म्हणजे एका ह्यांच्या पट्टी मंग वीस रुपये पंधरा रुपये महांग असते
दहा रुपये द्या लागतांत
हायं
हो
हां कोथिंबीर असति तरं
कोथिंबीर कधीं बीर येते तेवढी मागणी आम्हीं कायं आमचं पांच रूपयांची पांच रुपयाचि जरी आनली तरी आम्हांला दोन दिवसं जाते
तिथं देतांत पांच रुपयाेची आहे
हां ते तरं ती अगं ते भाजी वगैरें ओळखीच आहे रोजं घेते नां भाजी त्यांच्याकडूंन त्यांचं ते तसं सांगितले कारणं आमच्या कडे फ्रीज नाहीं म्हणतोय जास्तं म्हटलं ठेवांयला पांच रुपयाला जेवढे येतांत तेवढी दे देतांत तरी भरंपूर दोन दिवसं जातील
होयं इथं दहा रुपयाची देतांत पांच रुपय पैसे देतं नाहीं आम्हीं
ते ओळखीतं म्हणूंन देतांत नाहींतरं कशांला
हां
बहांल इकडं पणं बहांलचं सांधू संत
हां आमचे इथं पणं मांवा आंता जरां महांगच आहे
आंता पावसाळ्यांत नव्हते सो कारणं आंता खरांब वगैरें होते नां त्यांमुळे
हां भाज्यां जरां महांग आहे हम्मं आवरले हम्मं थोड्यां वेळांन करूं
बरं बरं चालेल हं
केव नां